हा. आवाज येतोय?
हा. येतोय बोला.
हम्म. बोला. हॅलो.
हा. हॅलो ऐकू येते ना?
हा हा. येतय ऐकू. तिकड आवाज येतोय माझा?
येतो येतो. व्यवस्थित येतो.
हम्म. काय नाही. तेच मगाशी तिचा फोन आलेला. गारगोटी वालीचा.
हा हा.
तिची मुलगी पण जॉईन झाल्या ना ह्यामध्ये? मग ती विचारत होती. कसं करायचं काय? असं सांगितलं तिला.
एक मिनिट जरा आवाज अडकतोय. आता बोला बघू.
सांगितलं तिला. कसं कॉल करायचं किंवा काय ते. म सांगितल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं.
हम्म.
लक्षात येणं पण महत्त्वाचं आहे ना?
होय. होय समजायला पाहिजे कि-
हम्म. एक कॉल झाला माझा तिच्यासोबत.
हां.
मग आता इथून थोडं करतो असं सांगितलंय.
होय. पहिला एक झाला की कसं करायचं? काय करायचं? कळुन येते ना.
हं. आणि असं म्हणजे, कोणतरी गायडन्स पण दिलेलं पाहिजे. देणार पाहिजे.
होय होय.
आता बघा कस झालंय म्हणजे आज आत्ताच्या मुलांना कुठली पण वस्तू अशी सहज मिळून जात्या. त्यामुळे त्यांनी कुठल्या पण वस्तूच अस भान राहत नाही मुलांना.
होय.
पण आई वडलांना किती खर्चात घालावले. आपल्या वेळेला असं काय होतं काय ओ?
आपल्या वेळी असं काही नव्हतं बघा आपल्याला कुठल्या गोष्टी माहितीच नाहीयत.
आई वडिलांच्या आज्ञे खाली आपण राहत होतो. आई वडील जे म्हणतील ते करत होतो.
होय.
आता मुलांचं उद्धट बोलणं, स्वतःचच खरं करणं ह्या सगळ्या गोष्टी आढळून येतात.
होय होय.
आपण बघा की म्हणजे एखादी छोटी पेन्सिल जरी आपल्याकडे असली तर ती छोटी पेन्सिल किती जपून ठेवत होतो.
होय आपण खूप जपत होतो त्या वेळेला.
हा आणि म्हणजे टोक लवकर केल्यानंतर पेन्सिल संपेल म्हणून किती जरी टोक आत मध्ये गेलं तरी आपण लवकर शार्पनर न टोक करत नव्हतो.
होय होय.
पण आत्ताच्या मुलांचं असं काय आहे. रोज एक पेन्सिल घालवणार घरात आल्यानंतर ममा दे पेन्सिल. मग आई लगेच बॉक्स मधून काढून देणार. पण कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी काय ह्या म्हणजे चांगले, चांगल्या गोष्टी नाहीयेत या. हिच्यावर कुठ तरी म्हणजे आळा बसायला पाहिजे थांबलं पाहिजे हे कुठतरी. म्हणजे आपण जसं एखादी गोष्ट मागितली आपल्या आईवडलांकडून तर आपल्याला बघा की दोन ते तीन दिवस वाट बघायला लागत होत आता काय तसं आहे काय? नाहीच.
आणि आताची मुलं हट्टी पण खूप आहेत.
हम्म हट्टी हट्टीपणा आत्ताच्या आत्ता पाहिजे. आताच्या आता पाहिजे हे सगळं आताच्या मुलांच्या ग आदळून जाते.
म्हणून आपण आणून पण देतो लगेच प्रत्येक गोष्ट.
हम् त्यांना त्या गोष्टीची सवय झाल्या आज जर जास्त हे केलं म्हणजे आज आपण जास्त चिडचिड केली तर मग आपल्याला लगेच मिळून जाईल असं सगळं. आपलं होतय. पण तस सवय ती बरोबर नाही आपण आयन टाइमात म्हणजे आळा घातला तर मग सगळ्या गोष्टी होऊन जातात. ही पेन्सिल आज तुला दिल्या हि ज्या वेळेला शेवटपर्यंत संपल त्याच वेळेला म्हणजे माझ्याकड तू मागशील असं आपण मी पण माझ्या मुलांना तसच सांगितलंय.
होय.
पेन्सिल मागतात ते नाही असं नाही. दे आत्ताच पाहिजे असं. पण कसं आहे मला पण कामासाठी पेन्सिल लागते त्यामुळे तुमची छोटी झाली ना की मला द्या. पण ती फेकून देऊ नका. त्यांचं काय मत आहे छोटी झाली की ती हातात पकडायला येत नाही म्हणून फेक कून देणार आणि दुसरी घेणार.
होय.
आणि म्हणजे एक प्राध्यापक होते. त्यांनी एक मध्यंतरी लेख पाठवलेला बघा.
हां ह.
मुलांना प्रत्येक वेळा असं त्यांच्या सेवेसाठी हजर राहू नका, त्यांना थोड्याफार गोष्टीची जाणीव उणीव भासू द्या. म्हणजे आज जर मागितलं तर एक चार ते पाच दिवसात
लगेच द्याय लागलं की त्यांना ती सवय लागत जात्या. की लवकरात लवकर द्या. आत्ताच पाहिजे का नाही मिळालं असं म्हणून ते हट्टी बनतात परत
होय.
आई वडिलांनी त्यांची जर पूर्तता करत राहिले तर मग त्या लेख मध्ये काय लिहिलेलं? की, म्हणजे असं बऱ्याच गोष्टी त्या लेख मध्ये होत्या म्हणजे संस्कार कसे घडवायचे किंवा काय अस. पण ठराविक एक मुद्दे माझ्या थोडंफार लक्षात राहिलेलं मी सांगालोय तुम्हाला,
हा, हा-
थोडंसं वाट बघायला लागलं की आपण पण बघा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असली, आणि ती लवकर नाही मिळाली तर आपल्या किती चिडचिड होत्या तसंच असतंय मुलां
ते पण टेस्टड होते
हा, मग त्याच्यासाठी आपण जस भोगलय तसं आपल्या मुलांना येऊ नये असं आपल्याला वाटत असते. पण कसं असते थोड्याफार प्रमाणात त्याची सुद्धा जाणीव त्यांनाला झाली पाहिजे.
होय.
दिलेलं सगळं जर, फेकून आले, टाकून आले तर मग काय उपयोग आहे. मग त्यांना मिळत राहणार म्हणून तिने फेकून देणार,
आपण काय विचार करतो ना म्हणजे आपल्या नायक आपल्याला मिेळाला नाही आपल्या मुलांना तर मिळू दे असा आपण विचार करतो. कारण त्या आपल्या ह्या विचारामध्ये ते मुलं हट्टी बनून जातात. त्या गोष्टीचा आपण विचार करत नाही.
हम्म.
प्रत्येक गोष्टी तिने ह, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी हट्टी करणं, रडणं, हे असं त्यानी करतात. त्यांना काय वाटत असं केल्यामुळे मला मिळून, जाईल म ते प्रत्येक वेळेला आपण द्या तो म्हणायच्या आधी पण तसं ते करायला लागतात, रडायला लागतात, ख पाहिजेच म्हणाय लागतात. हो
हा, ह्या सगळ्या गोष्टी समजूतदारपणान जेवढं आपण सांगतोय तेवढं त्यांचे ऐकण्या मनस्थिती पण असते बघा, जेवढा आपण चिडून बोलणार जेवढा आपण मारून बोलणार, तेवढा त्यांच्या मनात द्वेष राहणार.
होय, होय,
त्याच्यापेक्षा बाळ हे असं नाही हे असं करायला पाहिजे हे असं केल्यावर हे चांगलं होईल उत्तम दर्जाचं सगळं होईल ह्या आधीपासूनच जर तुम्ही तुमच्या बाळाला संस्कार देत राहिला, मग भविष्यात त्याची उज्ज्वल प्रगती होईल.
बरोबर आहे की नाही?
होय, होय-
त्यामुळे आधीपासूनच आपण ते काय म्हणतात कि, अग्रेसिव्ह नसण्यापेक्षा समजावून सांगितलेलं बरं.
होय होय आपण ते हो मूल लहान असते त्यावेळीपासूनच आपण त्यांना सवय लाव लावायची असत्या प्रत्य प्रत्येक गोष्टीची ते घरातल्या कामाच्या असो बाहेरच्या कामाच्या असो स्वतःच्या कामाच्या असून प्रत्येक गोष्टीच्या पण सवय लावाय लागते मुलांना
ते म्हणतात की मातीचा गोळा जसा आकार देईल तसा आकार घेत जातोय
होय होय तसच
ता मातीचा गोळा असतोय
होय होय तसच ते
हम् त्यामुळं आपल्याकडून जेवढा राग कंट्रोल करून आपण त्यांना समजावून सांगतोय ना तेवढं त्यांच्यावर ते परिणाम होत असतोय बघा म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम हा
होय हो
नेगेटिव्ह होण्याला मग काय हे नाही मग एकदा त्यांच्या मनात राहिलं की बाबा आपली आई वाईट तर मग ते वाईटच समजतात, आपले बाबा वाईट तर मग ते वाईटच समजतात
होय होय बरोबर आहे
त्यामुळं ते होऊच द्यायचं नाही आणि तिथंपर्यंत जाऊच द्यायचं नाही
होय
मग ते पेन्सिल असू दे ख किंवा त्यांनासनी लागणारा कपडा लत्ता काय पण जेणेकरून आत्ताच्या ह्या गोष्टीवरून भविष्यात त्यांना जसा फा कसा फायदा होईल त्याची म्हणजे त्याचा पाया आपण आतापासूनच बघायला पाहिजे
होय
आधीपासून बघण्यात काय अर्थ नाही
लहान असतानाच त्यांना आपण घडवणं हे महत्त्वाचं आहे जसं आपण घडवत जाईल तस ती घडत जातात
हम्म मातीचा गोळा म्हणतोय ना आपण तसच सेम हम्म आणि ते गोळा पण जसं आपण आकार देणार तसंच वाढणार.
होय.
त्याचबरोबर आपण म्हणजे दमवतात म्हणून हॉस्टेलला ठेवणं हे
चुकीच आहे
हा हे काय ते म्हणजे शिक्षणासाठी हॉस्टेलला ठेवणं ह्यात पण फरक आहे हा. शिक्षणासाठी तुम्ही भले ठेवा पण दमवतात म्हणून ठेवणं हा काय पर्याय नाही.
होय पण आता अलीकडच्या काळात फारजन दमवतात म्हणून हॉस्टेलला ठेवतात शिक्षणासाठी कोण ठेवत नाही
ते ठेवत नाहीत पण कसं हाय तू जर दमवा लागलास तर भविष्यात तुझं असं होणार आहे हे जर त्याला पटवून सांगितलं तर तो कशाला दमवल.
त्याला त्याची जाणीव करून द्यायची ना असं वागणं हे किती चुकीचं आहे
हे आत्ताच्या पालकांनी सुद्धा हे विचार केला पाहिजे पालकांच्या विचारावर पण अवलंबून हाय. आत्ताच्या परिस्थितीवर पण अवलंबून हाय, बरोबर आहे की नाही?
पालकांच्या समजूतारपणावर पण अवलंबन आहे असं तिने समजून सांगतील त्यांच्यावर हाय. प्रत्येक वेळी हॉस्टेलला पाठवून कुठल्या गोष्टीचं निरसन होत
म्हणजे हा निरसन होत न्हाय.
हा तर तीच गोष्ट आपण घरी राहून त्याला कुठल्या तरी हो त्याच्या मनात राहून जातं ना ते ह्याच्यामुळे कापली की वेगळं केली. लांब ठेवल असं म्हणतात ते. ते जर एखादा पर्याय काढून त्याच्यावर त्यांनी व्यवस्थित समजावून सांगून किंवा एखाद्या ठिकाणी त्यांना कामाला लावून त्यांची म्हणजे त्यांना काय आपण राबण्या काय म्हणजे आपण काळजी करतो? हम्म. हा. असं त्यांच लक्ष वेधून द्यायचं ना त्या गोष्टीपासून.
हम्म. डायवट केलं किणी
हा.
आपोआप ते त्यांच्यामध्ये बदल होत राहतात.
होय हो. त्यांना कळून जात जाणीव होती ना त्यांना.
हा. ह्याची जडणघडण आपल्यापासून व्हायला पाहिजे.
होय.
म्हणजे आपल्या पाल्यावर आपण कसे संस्कार करणार हे पालकांवर अवलंबून असणार.
अवलंबून हो.
बरोबर हाय किणी?
होय होय. माता पितावरच सगळं अवलंबून असतय. आणि जास्तीत जास्त हे मातावर अवलंबून असत. हो.
नागरिक घडवणारी.
होय होय.
म्हणून ठीक आहे ओके. ठेवते मी.
हा चालत.